नमस्कार कशा आहेस
बस मजेत तुम्ही काय म्हणताय? कशा आहात? बाकी काय पाऊस वगैरे तुमच्याकडे?
हो व्यवस्थित चालू आहे आज थोडा आहे बारीक बारीक
अच्छा ब
चाकडे
आमच्याकडे काही नाही पाऊस येतोय जातोय ऊन पडतय असं चालू आहे काय पाऊसाळा सारखं असं काही फार वाटत नाही कि पावसाळा सुरू आहे मस्त भ भरून येतं नाही नाही आमच्याकडे शेती नाही
नाही का मला बैल पोळा सीण सण आवडतो का?
हो आवडतो ना आमच्याकडे असतो पण गावी असतो तो आम्ही फक्त इकडे घरी आपल्या स्वयंपाक पुरणपोळी वगैरे असं करायचं. पणं गांवी तिकडे असते पूर्ण पूजा वगैरें महिलांची व्यवस्थित असते तिकडे आमचं तिके खान्देश लां असतेय हं अश्या हं बाकी कायं म्हणतांत तुमच्याकडे इकडे मंग मोठां संण असतं असेलं
हो हो आमच्यांकडे बैल पोळां असतो नां
अच्छा
हों बईलं अं ते तुमच्यांकडे बैल वगैरें सजवतां कां
हो आमच्यां गांवी असतां पणं आम्हीं कधीं पाहिलं नाहीं असं
हो घरी आहे कां बैल वगैरें बैल वगैरे आहे घरी नाहीं कां हो आमच्यांकडे आहे नाहीं कां आमच्यांकडे आहे बैल वगैरें घरी घरी आहे गांवालाच असतं हो पणं बैईय पोळासणं म्हटलं तरं म्हणजे शेतकऱ्यांचा तो आनंदाचां वेगळां असतो त्यां दिवशी बैलांना कामं सांगायचं नाहीं म्हणजे ते शेतांत नेतचं नाहीं किती अर्जंट कामं असलं तरी बैलानां नेतं चं नाहीं म्हणजेव त्यां सणांला जतातं जसं आपली दिवाळी म्हणजे आपणं कांहीं करतंच नाहीं दुसऱ्यांना तरं तसं एवढं त्यांचा संण असलां तरं एवढं जप्तो त्यांच्या सणांला सकाळंपासून त्यांना आंघोळी वगैरें घालणं त्यांचे सिंग सारंन शिंगांना कलर करं नं एक दोन दिवस अगोदर त्यांचा सगळां बाजांर म्हणजे आपणं आपली दिवाळी सणं जसां सांजरा करतो नां तसंच त्यांचा एक दोन दिवस अगोदरचं त्यांचा बाजांर आणणं म्हणजे फुगे वगैरे गोंडे त्यांचे जे चरट वगैरे राहते नां दोरी ते दोरी त्यां त्यांच्या गळ्यांतल्या घुंगूरमांळा त्यां पितळांच्या असतांत त्यां घासूंन त्यां दोन तीन दिवसं अगोदर घासूंन वगैरें पूर्ण चकचकीत करतां ते पूर्ण मांळा वगैरें घांस त्यांच्या गळ्यांत घालतां त्यां दिवशी त्यांना गोंड्यांनी सजवतां कलर देतां कलर देतां बैलांना
अच्छा म्हणजे नवर्धव नवरी कशी सजवले जातांत तसं आहे
हो हो तसेच सजवतांत आणि म्हणजे दुपार नंतर एक दीड नंतर त्यांना सजवायंला सुरुवानत करतांत म्हणजे माणसं पूर्ण बैलांच्या तयारी करण्यांत गुंतलेल्या असतांत आणि बायकां घरांत स्वयंपाक करतां बायकां सकाळंपासून म्हणजे जसं आपलां दिवाळीचा संण आपणं तरी सकाळंपासून एवढं करतं नाहीं एवढं त्यां दिवशी ते जे ते म्हणतांत नां पूर्वी पोळा जरं असेल पूर्वामध्ये जरं पोळा आंला तरं पुऱ्यां करतांत त्यां त्यां दिवशी सकाळंपासून पुरणंपोळीचां स्वयंपाक असतों हो बैलांना पूर्ण संजांऊन झालं कि त्यांनां गावांत नेता गावांत पूर्ण बऱ्यांच गावांत आंता अं हे पणं बँड वगैरें पणं लावलेला असतों ढोल ताशे असे असतांत हो पूर्ण गावांत म्हणजे सगळें पूर्ण गावांत बैले त्यांची मिरवणूंक होते ते बैलांना सलामी वगैरें देतांत तां
अच्छा
हम्म आणि परत घरी आला का त्यांना पूर्ण एक पोळी म्हणजे ताट जस आपण दुसऱ्यांना ताट भरून देतो जेवढे घरात पूर्ण मांडा जो असतो ना पुरण पोळीचा मोठा मांडा पूर्ण तो एक मांडा भजे कुरडई रशी भात त्यांना ताट भरून देता घरी आले का त्यांच औक्षन करता त्यांना धान्य देता खायला त्या दिवशी दारासमोर असे सात खड्डे करता सात खड्ड्यांमध्ये सात धान्य लावता म्हणजे एका खड्ड्यात पूर्ण सात धान्य उगलेच गेले पाहिजे असं करता म्हणजे साती याच्यात आणि ते धान्य भरपूर असं मस्त असं उगतं ते एक दीड महिन्यानंतर असं छान लगेच दोन तीन दिवसात उगायला सुरवात होते आणि नंतर उगतं ते धान्य उपटून मग बरेच लोक आपल्या शेतामध्ये नेतात ते म्हनता की ते धान्य जर आपल्या शेतात टाकलं तर आपल्या धान्याला बरकात असते म्हणजे भरपूर धान्य निघतं भरपूर साठा घरात होतो
अच्छा म्हणजे त्याच्या मागच अस लॉजिक आहे ते
हो त्याच्या मागच लॉजिक असे वेगळं काहीतरी असू शकतं पण ते कसं जुन्या लोकांनी ते लावलेलं आहे
हा मग तेच ना असेल ना म्हणजे ते बैलांचा आशीर्वाद म्हणा असं
हो असं काहीतरी असू शकतं
बर
त्या दिवशी देवांना पण म्हणजे सगळ्या देवांना जेवढे जेवढे जवळाचे देव जे असता ना तेवढं तेवढं सग गळ्या देवांना नारळ फोडता आमच्याकडे बैलांना पण नारळ फोडता बैल समोर आले का दारासमोर जे ओवाळताना त्यांना जे नारळ अस हो त्यांच्या समोर
हम अच्छा चांगलं आहे म्हणजे तुमच्याकडे पूर्ण अस उत्सवाचंच वातावरण असल
हो हो म्हणजे ना शिक जिल्ह्यात बऱ्यापैकी खूप मोठ्या उत्साहात तो सण साजरा केला जातो बैल पोळा म्हणून
अच्छा बर इथेही आहे आमच्या खान्देश मध्ये पण असतो आणि इथे आम्ही पुण्यात पुण्यात आहे तर इथे पण आहे तसं पण इकडचे लोक म जरा थोडं वेगळ्या प्रकारे हे करतात
कारण इकडे थोडं अ म्हणा आता कसं अ अमावश्या म्हणा पौर्णिमा म्हणा अशा याच्यामध्ये ते विभाजित केलेलं आहे
हो नाही नाही नाही अ म्हणजे बैल पोळा अमावश्यालाच येतो
नाही नाही इकडे पुण्या साईडला पुण्या साईडला नंतर असतो
हो का नाही म्हणजे त्या दिवशी आम ज्या दिवशी पोळा असतो ना त्या दिवशी अमावश्याच अस ते ऑलरेडी
हो पण आता काय माहिती मग इथे एक महिन्या नंतरच असतं ते माझ्या लक्षात नाही पण इथे नंतर असतो तेवढं माझ्या लक्षात आहे कारण आमच्या इथे मावशी वगैरे कामाला ये आणि ओळखीचे गाववाले आहेत, त्याच्यामुळे ते माहित असतं. त्यांच्या स्टेटस अवर कळत आम्हाला. म ते तस आहे, म्हणजे आम्ही जेव्हा पोळा करतो मग त्याच्यानंतर त्यांचा पोळा असतो. हां मग ते मला इथे आल्यावरच कळा नाही नाही, आता पु-पुण्यातले लोक पण मरा-महाराष्ट्रीयनच आहेत, पण त्यां चा वेगळा नंतर असतो हां, ते मला
पण दोन प-प्रकारे एक महाराष्ट्र ष्ट्रीय बेंदूर पोळा आणि कर्नाटिकी बेंदूर पोळा, जे कर्नाटक मध्ये तो अ म्हणजे कधीतरी वेगळ्या कशाला तरी साजरा केला जातो, त्यांच्या याच्यानुसार पण आपल्या भार, म्हणजे आपल्या नाशिक जिल्हात तर मला माहितीये कि तो म्हणजे आमावशाच असते, त्या दिवशी आमोशाला सुरुवात होते अन त्या दिवशी पोळा असतो. म्हणजे काहीतरी पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर, तो सण येऊन जातो. नागपंचमी झाली का त्याच्यानंतर, आठ दहा दिवस सनी तो सण येतो वाटत, कारण की नाग पंचमीच आपण जे हे लावलेलं असतं ना, ते पॉम्पलेट तर ते पोळ्याच्या दिवशी काढलं जातं.
अच्छा, बरं
हं म्हणजे त्याच दिवशी अ काहीतरी आठ का दहा दिवसानंतर एकदा हे झालं का आपलं, नागपंचमी
हां.
तर मग त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी काहीतरी पोळा येत असतो.
हो, बरोबर. आणि इथे आहे ना, तो मला वाटत तो बेंदुर पोळाचा मला असं वाटतं आहे. पण आम्ही मग इथे बघतो, इथे जवळ वगैरे असलं काही अ असं बैलांची शर्यत वगैरे असते ना, मग ते बघायला जातो मि. मुलांना जरा थोडासा दाखवला की, बघा आता आपल्या गावाकडे आपण जाऊ नाही शकत, लांब राहतो तर
इथल्या इथं जवळ ठीक ये, तर दुसरं, तर दुसरं पण बघा व अस करतात, असं. आपलं घरी पण बैल नाही, शेत नाही. त मुलांना काही बघण्यात, येतच नाही. मग हे असं, म दुसऱ्यांचं दाखवायला न्यायचं मग जरा.
नही पण, म्हणजे लहान मुलांना जशी आवड असल्या, तर बरेच शहरातले मुलं बैलांना खूप काबरताात. पण त खेड्यातले मुलं घाबरत नाही. अ कारण की त्यांना सवय असते, प-प हिल्यापासून त्यांना सोडायचं. पाणी वगैरे प-पाजयचं वगैरे स
हो सवय असते, बरोबर-बरोबर
जशे आपल्या इकडचे मुलं गेले कीं, ते शरा-शहरी भागात राहता, पण बरेच साठाणा, नाशिक जिल्ह्यात जे राहता ना, ते नाशिक मदलेच जवळास, आस पासच्या खेड्यांमधले, बरेच मुलं किंवा आई वडील ते ज त्या दिवशी आवर्जून घरी जातात. म्हणजे पोळ्याच्या निमित्ताने घरी जातात, त्या निमित्ताने, मुलांना पण आप ल्या म्हणजे पारंपारिक सणांची माहिती होते. की कशा पद्धतीने काय साजरं केलं जातं, की कसं केलं पाहिजे, त्यांना पण थोडीशी माहिती होते, ह्या हेतूने बरेच पालक हे जाता गावाकडे.
हो, पण आता आमच कसं घरी नाही आमच काकांकडे वगैरे असते. आणि म हे मुलांच्या शाळा आता हे क्लासेस वगैरे असल्यामुळे सुट्टी नसते. काय असं फार जाणं नाही होत आमचं.
हम्म.
त्याच्यामुळे मग इथेच आपल दाखवायचं जे काय असेल, आणि आमच्या सोसायटीत पण बाकी सणवार वगैरे करतात. मग बाकीच इथे दिसतात मुलांना गणपती, नवरात्र वगैरे झालं की.
तरी पण तुम्ही म्हणजे अस तुम्हाला, म्हणजे बैल पोळा वगैरे तिकडे सण साजरा करत नाहीत मी, म्हणजे गावाकडे करता वगैरे, पण तुम्ही ते छोटे बैल एक घोडा पाच बैल वगैरे घेऊन तुम्ही पूजा करत असताल ना त्याची की नाही?
नाही नाही आत्ता काहीच नाही करत म्हणजे कसं सासूबाईंनेच तसं काही ठेवलंच नव्हतं मग आम्ही पण काय अस सुरुवात नाही केली म.
नाही तसं आमच्याकडे म, त्या मातीच्या बैलांना पण तितकाच मान दिला जातो बरं का. हो, ते घरात
म नंतर म ते काय एक तर घरात ठेवा. हा म म त-तशी सवय, म सुरुवातच नव्हती केली. मग आम्ही पण काय म पुढे ते असं काही कंटिन्यू नाही केलं.
नाही नाही म्हणजे आमच्याकडे कसं पहिले ते त्या बैलांची पूजा केली जाते नंतर ह्या बैलां ची, पहिले मातीच्या बैलांना मान दिला जातो, त्यांच्या शिंगांमध्ये पण ते गोंडे वगैरे, परत आपले गव्हाच पिठ असतं ना, ते मळाय चं त्याचे असे गोल गोल हे बनवायचे, आणि ते गोल गोल जे राहत न बैलांच्या त्या छोट्या बैलांच्या शिंगात पण टाकायच आणि मोठ्या बैलांच्या शिंगांना पण ते लावायचं. शिंगोळ्या न टाईप हो, ते तळायचं मग ते त्यांच्या शंग - शिंग - शिंगांमध्ये घालायचं परत त्यांना गोंडे म्हणतात, चौरा म्हणून राहता, ते चौर त्यांच्या गळ्यात बांधायचे. त्यांना नैवेद्याच ताट द्यायचा हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची. त्यांच्या खाली तांदूळ, म्हणजे पाटावर आधी तांदूळ किंवा गहू टाकायचे गव्हावर त्या बैलांना ठेवायचं. अशी त्यांची सुहासनींनी पूजा केली जाते.
अच्छा अरे वा छान, छान वाटलं ताई बोलून छान वाटलं.
ओके ओके ठीक आहे चला.